हॅलो
हम् याला का हम्म काय चालयच्या
काय बसलोय बघा चहा अजून प्यायचाय बघायचय चहा काय पीच नाही पण आता बघायचं बाकीच्या असून जरा करायचं जरा दूध गरम करून प्यायचं मग
बर
आणि काय महा तुमचं काय चालय
काणे निंत चचालयके
हम्म हम्म.
परवा कुठं गेलता म्हण फिरायला?
होय. पारवा म्हणल तरी झालं सोडा त्याला आता. भरपूर दिवस इकड हेला तुळजापूर, अक्कलकोट. आ?
पुन्हा परत आला?
हॅलो होय महिना झाल की.
हम्म.
होय होय हून गेला की. इकड अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर असं गेलेलो.
हा हा.
ते आमचे मामा हायत त्यानि काढली होती ट्रिप. म सगळे फॅमिली गेलेलो.
हा हा. वन डे ट्रिप झाली वाटत? काय स्टे केलता.
नाही नाही वन डे ट्रीप, म्हणजे इथून रात्री निघालेलो. अकरा वाजता. मग अकरा वाजता निघल्यानंतर दोन वाजेपर्यंत अकोलकोटमध्ये पोचलो.
दोन अडीच वाजता. मग तिथून अक्कलकोटमध्ये ते भवन असत्यात कि ते शा राहायला तेन. हा मग तिथ थांबलं. म्हणजे आ कोण आंघोळ करणारे आंघोळ केलीत. आम्ही जरा फ्रेश होऊन मग जरा थांबल जरा म्हणे जरा झोपलेत कोण तर, ड्रायव्हर वगैरे झोपलीत जरा. म आम्ही जरा फ्रेश झालो. मग साडेपाच सहाला आवरून जरा मग आरती काकड आरती मिळत्या म्हणून आम्ही जरा जायच म्हणलो लवकर तर गर्दी म्हणजे एवढी झाली म्हणता तिथे अक्कलकोट मध्ये असे पार रस्त्याच्या पार बाहेर बाहेर पर्यंत रांगा
एकदमच
एकदमच म्हणजे आम्हाला लय लवकर जाऊन लाईनीत उभा रहायला लागते ते माहित नव्हतं ओ मला वाटलं काय तेवढी गर्दी नसल असं वाटलं तर सगळी चार तीन वाजल्यापासून नंबरात थांबलेलीत लोक म सहा वाजता काकड आरती असते ना.
हा हा.
मग तेव्हा आम्हाला आरती मिळालीच नाही आमचं दर्शन व्हायला आठ वाजलं.
बर नाही ग गर्दी असते तिथं.
गर्दी लई लई म्हणजे लई आणि भरपूर गर्दी होती. त्यात आमची मुलगी एक लहान होती छोटी. किती जरा रडायला लागलेली मग थांबत थांबत दर्श. घेतलं मग काय.
दर्शन काय लगेच हूतय.
दर्शन. हा दर्शन फास्ट हूतय. फक्त जरा गर्दी होती ना भरपूर त्यामुळं जरा वेळ लागला मग तिथं दर्शन घेतलं म तिथन निघालो तुळजापूरला गेलो म तिथन मग तुळजापूरमध्ये
मग तिकडं पुढं गाणगापूर ला गेला नाही
नाही गाणगापूरला नाही गेलं कारण ते तिकडून मा आणि इकडे यायचं म्हटलं की वनडे स्टे हे स्टे करायला पाहिजे
हो गाणगापूर जरा आउट साईड होतय
हा आउटसाईड होतय लय फार म्हणजे लांब आहे ना तिथून ते.
होय.
हा मग तिकडे नाही गेलो मग रिटर्न इकडं तुळजापूरला आलं. तुळजापुरात. दहा अकरा वाजता म्हणजे आलो मग तिथं दर्शन घेतलं. मग तिथं दर्शन पण तिथं पण गर्दी भरपूर.
तुळजापूरला पण लई गर्दी असत्या आम्ही गेलतो असं. आप आरू बसतात त्याव गेलतो कुठलं काय दर्शन होते काय काय. दर्शनच झालं नाही आम्ही जातोय दरवर्षी. हा तस जाते दरवर्षी. एक वर्षी तर दर्शनच झालं नाही म दुसऱ्या वर्षी. दुसऱ्या पहिल्या वर्षी झालं दुसऱ्या वर्षी झालं नाही आणि मग तिसऱ्या वर्षी मग. झालो दर्शन लई गर्दी असत्या.
काची काय कळ ना तिथं. मग आम्ही मग मुख दर्शनच घेतलं आणि मग तिथून निघलो. मग तिथन मग ते सिद्धनाथाचं मंदिर नाही का इकडं. मग निघल्यावर हाय.
सिद्धनाथचं मंदिर म्हणून तुळजापुरात न निघल्यावर तुळजापूर, पंढरपूर पूरच्या मध्येच आहे तेे सोलापूरमध्ये होतीत काय कोणास ठाऊक. सिद्धनाथाचं मंदिर ते पण छान आहे तिथं तलाव तेण असं हाय म तिथं ते ण म्हणजे मंदिर ते तलावातच तीथ हाय असं बहुतेक ते बांधलय. छान आहे तिथल्या एरिया बघायसारखं आहे तिथं पण. आणि मी तिथे जरा दर्शन घेतलं आणि तिथ प्रसाद चालू होता दुपारी म्हणजे आम्ही आगदी आडिज पावणे तीनला अडीच ला तर गेलो असल तिथ दर्शन तेन घेऊन प्रसादाला जाऊस पर्यंत आम्हणा अडीच पावणे तीन वाजलं प्रसाद बंद होणार होता शेवटच चालू होत. गेलो आम्ही स सुजी तेन छान होता प्रसाद भात, आम, टी, भाजी.
तुळजापोरच्या तुळजापूरच्या पुढे गेलावर होय?
हा तुळजापुरातन निघल्याव होय रोज असतोय तिथं पण प्रसाद. सिद्धनाथ म्हणून मंदिर हाय छान होतं प्रसाद पण म तिथं प्रसाद घेतला तिथं म म तीथून निघालो. म तिथन निघाल्यावर डायरेक्ट पंढरपूरला आलो म. मग पंढरपुरात पण काय गर्दी बघायचं काम नाही.
पंढरपूरला तर लय गर्दी असतीया. रांग रांगची रांग मोठीच्या मोठी रांग असतीया.
इथं रांगेत न तर रांग बघूनच आम्ही खाली फक्त ते ह्याच खाली कुठलं मंदिर आहे? नदितन वर आल्याल मंदिर आहे बघ ते?
पहिला तिथं दर्शन घ्यायचं असतय आणि मग वर जायचं असतय. तिथं तेवढं दर्शन घेतल.
हा.
मग वर आल्यावर काय दर्शन मुखदर्शनच घेतलं मग.
मग पाठीमागं ताकपिटेचा ताकपिटेचा हे नाही काय विठ्ठल ताकाच विठ्ठल ते पाठी माग हाय बगा ते.
नाही आम्ही काय बागितल नाही कुठं आहे ते?
तिथंच मागं आहे ते मंदिर. ते पण छान आहे मग त्याच दर्शन झालं चांगलं. हा ताकातला ताकाचा गणपती. हे गणपती म्हणतो विठ्ठल.
बरं,
म्हणजे तिथं विठ्ठल येऊन काहीतरी असं राह राहिला होता काय राहत होता आस काहीतर हाय बा तिथं.
ताकपिटेचा असं काय तर म्हणतात ते विठ्ठल.
ह हा.
तिथं तेवढं झालं दर्शन चांगलं तिथं घेतलं दर्शन जरा तिथं बसलं म तिथन निगाल म जरा सगळीजण चहा तेन प्यायचं म्हणत होतीत संध्याकाळ सात वाजलं होतं. कंटाळा याय लागलेला सगळ्यांना चहातेन घेतला जरा पंढरपुरात. म तिथन निघलो मग.
तर पंढरपूरच हेला थांबला ना दर्शनाला दोन तासात खचन होते दर्शन किती पण खधदी असली तर
हम्म खरं लई कर देऊ आणि आमचं छोटं बाळ होतं त्यामुळे आम्ही राहिलो नाही
हम ह आम्ही गेलो आम्ही पण जातोय तुळजापर अक्कलकड पंढरपरच करतय पंढरपूरला दुपारी येते म्हणजे येता ना
हम् हम्म हम् गर्दी ल ब घरदी अधी बघूनच हे होतयं अ ह. करायचं काय नाही प्रश्न पडतोय.
हम. दोन तास थांबल्याशिवाय दर्शन होत नाही इकड पंढरपुरचं तेच सांगायल्यात पंढरपूरच दर्शन अ सगळ्यात चांगलं होतय.
होय.
बाग पायाला हात लावून दर्शन होतयं चांगले होतयं. पंढरपूर दर्शन.
इकडच बाकीचं कुठं मं तुळजापूरला पण मुखदर्शनचं झालं. अक्कलकोटला तेव्हा झालं छान दर्शन.
हम्म मग किती वाजता रिटर्न आला काय?
रिटर्न घरला यायला वाजले की नऊ, दहा वाजले.
लय लेट झाल लय लेट झाला तुम्हाला
नऊ साडेनऊ तर वाजले असतील.
आगं आम्ही किती? पहाटी निघतोय बरोबर तीन वाजता. तीन चार वाजता तीन चार वाजता निघलं की डायरेक्ट तुळजापूरात जातोय पहिला इथंन. त्यावेळी ळ्या दपरात बरोबर जाते पाच वाजता दोन तासच जाते दोन लाख नाही नाही बहुतेक काम पण निघ बारा वाजताच निघतोय अकरा बारा वाजता त जबर जाते बरोबर चार वाजता तिथन दर्शन झालं ना बरोबर तुजपरात तु जपर तास दोन तास सेशन होते तिनं झा क डाट अक्कलकोट अक्कलकोटमध्ये काही सांमाला लागत नाही अक्कलकडून घेत डायरेक्ट दर्शन होतयं बरोबर दुपारी दोनच्या दोनच्या आसपास एक दोनच्या आसपास पंढरपूरात असतोय परत
हम्म हम प्रसाद कुठं घेताय सा काय नाही काय?
प्रसाद नाही कुठं आम्ही बाहेरचं जेवतोय.
हम्म हम्म.
प्रत्येक वेळी हा पंढरपुरात ना पुढं आलं ना संध्याकाळी
हम्म.
तिथं जेवतोय आम्ही.
ह.
दरवेळी ते हॉटेल एक हाय, चांगलाय ते हॉटेल. चार तीन चारच्या आसपास असतोय आम्ही तिथं किंवा तीन चार आसपासच असतोय. स्वप्नील तिथे जेवली कि मग तिथन मग चार तास लागत्यात यायला येतयं सात वाजेपर्यंत बरोबर सात, आठ
ते आम्ही जरा पंढरपुरात थांबलो ना तिथंन आणि आणि मारुतीचं एक मंदिर होतं.
हा तुम्ही बऱ्याच दर्शन घेतलायं ना काय काय काय काय त्यामुळे जरा वेळ झालाय.
हा थांबत थांबत आलोना जरा काहीतर काहीतर हे करत वेळ झाला. झाली चांगली खरं ट्रिप
हम्म चांगल होतयं ते काय वनडे वनडे साठी देवस्थानंच चांगलाय.
हम्म. चांगलंय असं काय एवढं दगधग काय होत नाही सोडा.
हम्म एवढंचं कि जरा सुट्टीच्या ह्यच्यात गेली की जरा अवघड हु तयं गर्दी लई असतिया आता कुठ कुठल्या पण दिवसांना गेलं ना एवढी गर्दी असत्या काय बोलायचं काम नाही.
गर्दी लई असतिया बारा महिने गर्दी आहे तिकडं सगळीकड.
पब्लिक तर एवढा आहे काय आता काही खरं नाही बात.
हा हं हा हं.
कुठं जाईल तिकडं गर्दीच असतयं नुसता. त्यांनास्नी त्या ज्यांना गर्दीची सवय नाही ना त्यांचा अवघडच आहे होय ज त्रासले होते, म आल्यावर आल्यावर. क येताना जेवला की, नाही कुठं रात्री
नाही घरीच येऊन, जेवलं ते मग मामा ते अमाना इथे सोडले त्यांनी कानी, त्यांनी पुढे जाणार होते ना मग, त्यानी तिकडं पुढं मग जेवले हॉटेलला आम्ही नाही आम्हीथं उतरलो.
हा हा ह बर,
घरी आल्यावर जेवल,
हम् हम,
जरा प्रवास झाल्यावर जेवण तर कुठे जाते.
नाही जात नाही ते प्रवासात कसं, ते हॉटेल कुठं उतरलं ते कसं असते जरा व्यवस्थित असते. हॉटेल जरा उगाच काही तर खाल जात य तर व्यवस्थित घरात आलं वर काही जात नाही त्यात बारकी मुलं असतात त्यामुळे काय खरं नाही.
ते म्हणजे की नको होतय.
होय होय मग येऊन केला काय हुत?
काय होत जरा ते खाल्लं जरा पलीकडच्या तक त्यांनाच्याकडनं जरा घेतलं.
हम हम.
मग काय तेवढ्या वर चालवलं.
हम्म.
चालतय मग,
ठेव काय मग.
अलिओ.